हा कोण?
हा हा येतय बोल.
अगं आमच्याकडे रेंजचालय प्रॉब्लेम आलाय गं.
हम.
हॅलो. अग ते पी एच पीचे पी एच पीचे द दुसरी असायमेंट दिलीया ती कमी झाल
अ माझा आता त्यातला पाचवा क्वेश्चन लागलाय. ग शेवटचा.
अगं दुसरी आणि असायमेंट दिलिया ते बघितलीस काय?
हा तेच दुसरे त्यातलाच पाचवा शेवटचा. अगं हो गं त्यातला शेवटचा क्वेश्चन लिहियले मी दुस यच म्ह हा हम्म, त्यातला शेवटचा लिहिते, कारण की उद्या जाणार ना, मग म्हंटलं सगं दोन्ही पण चेक करून घेऊया.
चालते की आणि चौदा तारखेला आणि दुसऱ्या असाम चेक करायला बोललेलं ये.
पण विषय काय झालायं, म्हणजे काल थोड्या मुली गेल्या होत्या वाटत चेकिंग साठी. पण त्यांचा मॅडम चेक केल्या नाही, त्यांना म्हंटल्या कि तारीख कधीची दिली होती, मी काही चेक करणार नाही म्हंटलं. ह असं मला एकटी कडनं कळालं, हा. तेच कि पण नाही ते आणि ग्रुप वर मेसेज पडला नव्हता का गुरुपोर अगं पहिला तीस तारखेच्या आतच बोललेले ये, मग नंतर म्हंटले नाही का ग्रुप वर. कि आज कोण येतील त्यांचाच फक्त चेक होईल, म्हण म्हणजे गुरुपौर्णिमेला, हम्म- हम्म.
अगं त्या दिवशी आमच्याकडे किती पाऊस हुता.
ह हम् प्रत्येकाला काय पॉसिबल हाय व्हय, उद्या मी आणि ती सिद्धी जाणार आहे, ती पुण्याची मग आम्ही सांगणार काय आता आम्हाला यायला जमत नाही तरी कसं काय तुम्ही आता थोडीच एक आठवडा लेट झालाय फक्त दोन दिवस तर लेट झालाय.
आणि प्रेशर्स पार्टी आणि ठेवणार आहे, वाटतं फर्स्ट इयरानं साठी. चनज लागणार मग जायचं सोड तेव्हा, खरं अचानक सांगितलेलं आ दिवशी.
फर्स्ट जर नाही चेक केलं तर मग सेकंड तर चेक करा म्हणणार आहे मी. सेकंड तर चेक करा म्हणणार आहे, सेकंड तर आम्ही डेटच्या आधी द्यायलोय म्हणणार. एक
काय ओ मॅडम प्लीज करा, म्हणायचं करत्यात सोडं करत्यात- करत्यात सोड चेकीगं. फक्त का नाही ती स्वालीया जाणार होती ति. पण नाही गेली मला नुसतं म्हणले मी जाणार आहे, मी जाणार आहे. आता दुसरी असायमट दिल्या ती पण द्यायची, आणि सरांची पण द्यायची
सरांची नही काय सोडं चौदा तारखेलाच देणार. दहा तारखेला काय तर सोमवार आहे वाटतं गं, हा होय. आणि दहा तारखेला काहीत सोमवार आहे, मग अं दहा तार त्याला काय मला जाता येणार नाही.
मग जा तु पण चेक कर, मी बघतो गेली अन् स्वाली पशी देतो म
ती राजनंदिनी पण येणार होती, ती पण काय नाही म्हटली.
मग तू आणि कोण करणार आहेस इंटरनशीप?
ती आणि, ती आणि मीच करणार आहे. राजनंदेने आणि मी.
हा मग ती जॉब करते काय ग? विचारलीच का तिला कधी जॉब करतेस का?
करत नाही ग बाई, क्लासेस ला आहे ती. तिनं मला बोलली होती की मी क्लासेस मध्ये असते. क्लासेस ला आहे.
मग एवढी फी भरून अन जॉब त्यांना भेटण आणि आपलं काय? हेना बे जॉब आहे तर सगळं आहे.
पण मी बराय.
कशाचं सारखं तुझं तू तुझं तू स्वतः भरत असतील ना?
हम्म म्हणायचंय.
काय असत ग? काय नसत. नाही बाई, स्वतः स्वतः इंडिपेंडेंट व्हायचय आहे मला. निदान आपली स्वतःची फी स्वतःला भरायला येईल एवढं.
काही येते. ह.
म्हणजे?
आठ हजार मधे काय येतेय ग? म्हणतेस कॉलेजची फी.
अगं, नाही म्हणलं तर महिन्याला नाही म्हणलंस तर महिन्याला दोन हजार ठेवलीस, तर पाच महिन्याच दहा झालं, दहा हजार तुझ तुझ स्वतःच भरलीस तरी बास झालं.
हम्म.
आणि इकडं तिकडं काय रिचार्ज, माझं तर रिचार्जच संपलंय बघ. मी काय अजून पाच दिवस मागत नसत. का तर सोनाच रिचार्ज संपल की मी मागणार. घरात बस सून अग काय दिवस कुठ जातोय काय कळत न्हाय. पावसाचं वातावरण हाय काय जमत नाय, काय नाय कॉलेजला तर जाव वाटतय सोड, खरी लई लांब आहे बघ कॉलेज आणि पावसाच्या वातावरणात नको वाटतय.
तो आता बागनीत आहेस?
भिजलो भिजलो तर तू ते, अग तू ते एस टि च कार्ड काढलंस काय ग? एम एस आर टीस. होय होय इतंन लांब पडते ग जरा. एम एस आर पीसी कार्ड काढलीस?
नाही नाही, ते कार्ड कस आहे माहिते काय? एक
त्याच्यावर काय तर रिचार्ज मारा लागतं वाटतं.
अरे! मग तेच सांगते तुला ते ए टी एम कार्ड सर काय म्हणजे आम चे सरांनी केलं होत ते, आणि सर निघाले होते काल कोल्हापूरला का आणि ते कार्ड दिले सरांनी कंडक्टरच्या हातात ऐक तर कंडक्टरच्या हातात कार्ड दिलं, कंडक्टरने ते स्कॅन केलं. कंडक् टर म्हटले हे घ्या यात एक रुपये बी बॅलेन्स नाही, म्हणून सरांकडे दिलं परत कार्ड. त्यावर रिचार्ज कराय लागतय गं,, आणि मग काल आम्ही ट्राय करत होतो सर मला म्हंटले मॅडम तुम्हाला इथलं समजतय का बघा. अगं तोटाच म्हणायचा, एक प्रकारे त्यात बॅलन्स ठेवायलाच पाहिजे ना तुला. बॅलन्स ठेवायलाच लागनार तुला त्यात कार्डमध्ये.
अगं समज, आता आपण मोबाईलचा कसं बॅलन्स मारतोय
हा तसाच त्याचा पण बॅलन्स करायचा आहे,, म महिन्याचा महिन्याला काही माहीत नाही पण त्याला रिचार्ज करायचा हाय. आणि त्याच्यावर एक क्यू आर पण आहे काय आणि तिथं लिहिले पण, स्कॅन फॉर रिचार्ज, पण ते स्कॅन केलेस की नाही रिचार्ज साठी येत नाही. मग त्याचा रिचार्ज कसा करायचाय काय करायचा काय माहितच नाही, असा विषय झालाय.
आता उद्या पण
ते कसा आहे,, समज सपोज तू त्यावर पाचशे रुपय पय ठेवलीस, मग कुठ तरी निघालीस क नाही, म्हणजे तू पैसे नाही बाळगलेच चालतय पण ते कार्ड बाळगायचं, खरं त्या कार्डमध्ये रिचार्ज पायजे. आणि पण ते कार्ड असलं तरच महिलांना हाफ
समजलं की, आपण कसं आपण कसं बघ अ जिओचा कार्डचा बॅलन्स मारला तर आपण अठ्ठावीस दिवसासाठी ते संपून टाकतोयच आपण, आता थोडीच नाही की आज मी वापरला नाही म्हणजे एक दिवस मला एक्स्ट्रा वापरायला भेटणार. तसं नसतय जिओचं. मग ते तसंच काय आज मी रिचार्जचा यूज केला नाही तर परत मला
ते जर कार्ड नाही काढलीस, ते कार्ड कंपल्सरी आहे, नाही काढलीस तर मग कुठं कधी पण कुठं पण चाललीस तर मग, तुझं फुल तिकीट घेणार.
हा. मग ते कार्ड मी काढले की, एकदा काढलं की ते पंचवीस दिवसांनी भेटतय आता.
लीस
काढलं की, खरं जाऊन आणायचंय गं ते, पंचवीस दिवसांनी न्यायला या म्हटल्यांत, होय वातावरण चांगलं होत आमच्याकडं सारखं पाऊस पडलाय बाई तुमच्याकडं कसं काय पडना?
नाहीय आमच्या इकडे एवढं, तेवढा बारीक पडतय पण वातावरण थंड आहे.
नको वाटत बाइ असलं वातावरणार तुला सारखं सारखं नको, आठवड्यातनं दोन दिवस
हम्म, तुझी फर्स्ट असइनमेंट तर कंम्प्लीट झाल्या का नाही.
नाही नव्हं तिसरा क्वेश्चन ला हाय.
जर झाले असतेस तर उद्या कुणाकडनं तर पाठवून दिले असतेस ना.
उद्या कशाला पाठवून देतोय आता दुसरी पण लिहायची निवांत आणि द्यायची.
उद्या खायलाच लागणार आहे त्या मॅडमचं.
थोडीच एका दिवसात बाकीच्या पोरी दुसरी असाइनमेंट कंप्लीट करणार आहे, पाच तारीख अचानकच, आदल्या दिवशीच सांगणार, उद्या मला पायजे
माझी जर पहिली नाही चेक केली तर दुसरी जबरदस्तीन करायला लावणार आहे चेक मी.
हा खरं, अचानक आदल्या दिवशी कसं काय सांगतात बर कम्प्लीट करा म्हणून. उद्या पायजे थोडी आधी सुचना दिल्यावर
विषय काय? का गुरुपौर्णिमेनिमित्त जास्त मुली याव्यात असाग्नमेंट मुळे जास्त मुली येतील म्हणून त्यांनी तस टा काय केलं आम्ही एवढं लिहिलं पण द्यायचे तसं सगळ्यांना मार्क दिलेच ना
नक्की अगोदर तो कार्यक्रम घेतला आणि मग
तिथल्या आणि आम्ही वेळेवर सगळं चेकिंग करून घेतल आणि कितीतरी मुलींनी नंतर चेक केलंत तरी पण त्यांना दिलं त्याने आम्हाला
म्हणूनच मला ते नाही राहिलेलं आता काय म्हणतात ते
हम्म हम्म मग ते तिकडची पण तशीच म्हण त ती ही सानिका की मागच्या वेळेस बघितलीस ना मग मी पण जेव्हा मी कॉलेजला येईल तेव्हा देणार पण माझं कसं झालं माहितीय काय ग ते मला असं आता काय बोलायचं मला लय झिंगवते ग काय बोलायचं काम नाय.
हम्म.
ओके.
आवाज अडकतो. हो जेवलो, तू?
हो म्हंटलेय ग तू काय खाल्लीस असं विचारलं.
मी होय चपाती. भा चपाती आणि मग मगाशी डोसा आणला भर खाल्ला आणि त्याची चटणी चपा चपाती सोबत खाल्ली